नमस्कार
काय चालू आहे
काही नाही आताच आले मी घरी
बाहेर गेल्या होतात का
हो माझ्या मैत्रिणीच्या भावाचं आज दुकानाचं उद्घाटन होतं
ओके मग तकडे काय उद्घाटन समारंभ
हो झाला ना सगळे जण आले होते मित्रमैत्रिणी भेटलो तास
मोठा झाला का कार्यक्रम
हो खूप मोठा होता सगळे जण चाले होते त्यांचे सगळे घरचे फॅमिली
सगळ कुटुंब सकट येणारच ना ते
हो त्यांचे फे सगळे ओळखीचे होते
कसा झाला मग समारंभ.
छान झाला. सहा वाजल्यापासून चालू होता तो आत्ता संपलाय.
एवढा व.
खूप होते लोक आलेली.
काय काय केलं तिथं.
काही नाही सगळेजण भेटल हो खूप दिवसानंतर न. अर्धे जण पुण्याला असल्यामु ते पण सगळे आले होते. गप्पा गोष्टी खाणं पिणं.
नवीन नवीन काही वेळ आहेत. सला भेटलं असेल ना प्रत्येकाच्या काहीतरी वेगळं नवीन चालू असेल आता.
हो प्रत्येकाच काही ना काहीतरी चालूच आहे.
काय काय बोलतायत मग कसेच सगळे.
सगळे छान आहेत.
काय काय होतं मग तिथे कसा म्हणजे. त्यांनी कस पद्धतीने सजावट वगैरे केली होती काय.
दोन दुकानं मिळून एक केलेय त्यांनी. आणि सगळं मोठ्याच्या मोठं ठेवलंय सगळ्या गोष्टी. आता तिथे त्यांनी नाश्ता पण चालू केलाय सकाळचा.
चांगले ना म्हणजे कॉलेज वगैरे जवळ आहे का तिथं.
हा भारतीय विद्यापीठच्या समोर केले चालू.
मग मुलांसाठी पण बरं आहे विद्यार्थ्यांना सगळ्या.
हो त्याच्यासाठीच ते सगळं बघूनच त्यांनी ते. जागा निवडल्यात की तिथं सगळे येतील. आधी फक्त मिसळपाव होता आता सगळंच नाश्त्यापासून सगळं दुपारचं जेवण हे. ते सगळंच चालू आहेतं तिथं.
चांगलंय ना म्हणजे क श शाळेच्या मुलांना वगैरे सुद्धा. तिथं जायला बरं वाटेल.
हा आणि सगळं म्हणजे असं. मुलं पण लहान असली तरी पण ती सगळं खाऊ शकतील अशाच गोष्टी ठेवल्यात त्यांनी.
चव वगैरे कशी वाटली का दिलं असेल ना खायला तुम्हाला पण.
आम्हाला आता बटाटा वडा आणि सार होता. गुलाबजामुन ढोकळा. एवढं त नाही नाश्त्यासाठी हो छान होती.
बाकी काय म्हणतात सगळे कसं वाटलं सगळ्यांना एकमेकांना भेटून एवढ्या दिवसांनंतर.
आहेत अजून रविवारपर्यंत आहेत भेटू म्हणतात अजून एकदा.
तेस ना जायचं कारण आत्ताच. लाईफ आहे म्हणजे हे जीवन चांगलं आहे जगायचं.
हो तेच सगळ्यांच चाललंय आता काहीतरी करूयात म्हणून भेट. ू यात सगळे जण एवढ्या आठवड्यात आहे तर आता.
तर काही जण नोकरी पण करत असतील ना त्यातले.
समृद्धीच करतील बाकी कोण नाही.
म्हणजे नोकऱ्या करत नाहीत का.
नाही म्हणजे एक शछोती आहे पण तिला काही सापडत नाही. अनेक ह्याच्यातच जाते कोर्टामध्ये.
कॉलेजमध्येध्ये असताना सगळेजण आ्नी काय काय केली होती मजा मस्ती. ह आठवलं की तुम्हाला नाही.
नाही कॉलेजच काय आठवलं नाही आम्ही आम्ही आम. आता सगळ्या चालल्या गोष्टी आयुष्यात. त्या एका वर्षात काय काय बदल झालाय कोण कुठं आहे काय चाललंय तेवढंच.
म्हणजे त्यावरच तुम्ही सगळ्यांनी चर्चा केली वाटता
हा कारण सध्या आता प्रत्येकाच्या लाईफमध्येध्ये काही ना काहीतरी वेगवेगळं चालू आहे
पण शाळेच शाळेचं जीवन बरोबर वाटत होतं का आत्ताच
दोन्ही पण ते पण
कारण आता बराच काळ गेला असेल ना हॅलो हॅलो हॅलो
बोल की
आवाज येतोय का
येतोय येतोय
मग मध्येच कुठे गेलेत
काय माहितीय तुझाच आवाज आला नाही मला
मी हलो हल बोलत होत
मग तुझं काय चालू आहे
माझं काही नाही घरातली आपली कामं आता जेवण वगैरे थोडंसं लेट झालंय बाळ उठलं होतं झोपत त्याला झोपवायचं चालू होतं खाऊ वगैरे घातलं त्याला
सुवर्णप्राशीनवरून किती वाजता आली
आ मी पाहुणे नऊ वाचले यायला थोडं लेटच म्हणजे उशीिरा झालेला जायला
रडला नाही ना तो
नाही काय रडत नाही त्याच्यामध्ये काहीच नसतं गोडच असतं ते
मग बाकी जेवण वगैरे कधी झालं
जेवण वगैरे आत्ता जास्तच झालं
म उड्याची तयारी करायची आहेना डब्याची आता
रोजचा प्रश्न पाईकांना पडलेला डब्याला काय बनवून द्यायचं
ते आहेच रोजच तेच आत्ता काय करू संध्याकाळी काय करू जेवणात दुपारचं काय करू चालूच असत हे
हे कधी मागचं सुटणार नाहीये.
सगळी काम बायकांना करावीच लागतात ना पण घरातली
त्यामुळेंच तर सगळं पुढचा पण विचार करावा लागतय मागचा विचार करावा लागतय
आमच्या इकडे पण आहे बाहेर आता जावं म्हटलं होत संध्याकाळ काही चालायला
अकरा वाजत आले आता.
तेच ना आता वेळ झाल्या म कारण अजून थोडी कामं पण बाकी आहेत
हम्म जाऊया बघू पुढच्या महिन्यात पप्पा जा म्हणतायत मला
यायचं चार पाच दिवसासाठी किंवा कस
पण परत ह्यांचं पण जेवणाच हे ते चालूच असते की कसं काय करायचं.
त्यांना जर तिथे चांगला डबा मिळत असेल तर काय हरकत नाहीये ना.
आहे डब्बा वगैरे चांगला मिळतो पण तरी एक परत आलंच की घरातल्या आवराआवरी त्यांना होती का करायच एक त्यांना चिडचिड करतात परत नंतर
नाही होणार सोड इकडं पाठवणारच म्हणलं तर नाहीच होणार.
मला म्हणत्यात जाऊन ये तिला तेवढंच बरं वाटेल एकटीचं आहे. त्याला पण सारखं घेऊन घेऊन एकिला पण कंटाळा येतं तिला.
जास्त करून तर मी झोपवतच त्याला पण आता आज वगरे थोडंफार झो पला होता.
ते थोडंस त्याला आता दात पण येतात त्यामुळ पण त्रास वगैरे होत असेल काहीतरी.
तेच ते आज एवढं जास्त काही त्रास नव्हता दिला त्यांनी
पण शेवटी आतला त्रास आत त्यालाच कळतय काय होतय ते.
ते आहे.
तेच ना त्यांना बोलता येत नाही अजून काही समजत नाही त्यामुळे आपल्याला पण काही कळत नाही त्यांचं त्यांना काय होतंय.
आता बोलाय लागल्यावरच बघायचं काय बोलतोय आता ते.
हो ते आहेच बघू ना आता काय बोलता येतंय कसं बोलेल, काय बोलेल. पहिला शब्द काय बोलेल?
पण मला तर वाटतं त्यांनी स्पष्ट उच्चारच चालू करेल कारण त्याचा आतापासूनच उच्चार थोडेसे स्पष्ट आहेत. त्यामुळें मला नाही वाटत बोबड बोलेल त्यानी
बऱ्यापैकी तर वाटतय कारण त्याची बडबड ऐकून तरी आहे.
हा आणि लवकर पण शिकेल बोलायला असं म्हणजे वाटतं त्याच्या सगळ्या बिहेवियर वरून.
ते आहेच बघू आता. पहिला शब्द काय बोलताय यायचेच आता लक्ष तिकडे आहे सगळं.
चालायला पण लागेल लवकर त्याची लक्षणं आहेत चालण्याची.
हो बघू ना आता काय काय करतय आता सध्या तरी पाल त पडतय पुढे वगैरे सरकण्याचा प्रयत्न चालू आहे त्याचा.
हो चांगलं आहे ना मग त्या गोष्टी.
बाकी काय निवांत ओ आता काय बाहेर वगैरे कुठे गेल्या नाहीत परत ते जाऊन आल्यापासून.
मी आलेच उशिरा ना मी आले साडे दहा ला काहीतरी.
मग पप्पा काय बोलले नाहीत का एवढा वेळ?
नाही-नाही एकदाच कॉल केल ते नऊ वाजता फक्त की, मी गेलेच आटला ना जाऊ का नको जाऊ का नको करत आठ वाजता गेले मग शेवटी मग त्यांना पण माहिती की आता बसणार. थोडं गप्पा मारणार.
तेच ना मैत्रिणी वगैरे भेटल्या की आपला वेळ कसा जातो कळतच नाही गप्पांमध्ये.
हम्म दहा कधी वाजले कळलंच नाही मग शेवटी तिला म्हंटलं मी जाते बाबा दहा वाजलेत. तू जा म्हंटला आता तुम्ही पण आवरून. आणि सगळे झालतेच कोण नव्हतं जास्त थोडेच त्यांच्या घरातलेच होते थोडेफार. म थोडस काकुंची वगैरे बोलले.
आणि मग कार्य कार्यक्रम संपला असेल.
अजून आहे त्यांचे म्हणजे कोण ना कोणतरी राहिलेत यायचे. कॉल वगैरे आले होते ना त्यांचे आम्ही येतोय-येतोय वगैरे मग त्यामुळे थांबलेत. तरी बारा वाजतील त्यांना पोहोचायला घरी सगळं करून.
हम्म तेच ना चालेल मग.
चालेल हो हो तुम्ही पण झोपा.
होहो चल मग.
हो हो चल.